हॅलो. हॅलो काय ग, आवाज नाही येतये ग? नाही येतये? नाही ना
हॅलो, हॅलो आला का?
तुला आत येतो का? हा मला ना आता येतो. अगं तोंडातल्या तोंडात हेच आल
तुला आतो का? हा मागं माझ्या मोबाईलचा थोडासा प्रॉब्लेम झालाय ना, तुम्हाला क्लिअर आवाजच नाही येत कोणा चा इसका कारण नरेंद्र मोदी तर ट्रेंड आहे ना, तो नरेंद्र मोदीवाला मेलोडी माहित आहे का. त्याची बायको होणार ये. ती गर्लफ्रेंड आहे नाही का ती मेलेडी हा हा माहितीये का का ग सोडला त्यानी अग ते काही पण दाखवतात, ब्रेकअप झालं का?
हम्म
जाऊदे, असंच पाहिजे ती दुसरीकडे गेली असं काहीतरी बोलतात काहीही दाखवतात, ते तुमच्याकडे सण वारीच होते व्हय
बाकी, काही नाही नाहीं बाई, ती वेडचे एपिसोड बघत होते आताच
हा मी पण बघते अग तो संपत येईल ते छान आहे. तुला माहिती काय ती माझी एक पोरगी ए सॉरी माझी ती माझ्या काकांची एक पोरगी आहे ना
आणि मस्त फिरायला गेलो होतो. मस्त अ मंदिरात पण जाऊन आलो. अच्छा-अच्छा गप्पा मला आमच्या
गाड्या पण एवढ्या येत होत्या, मग रस्ता पण ओलांडता येत नव्हता ती गाडी पण आमच्या आडवी येते त्यामुळे सारख सारख आमची डारेक्ट
आम्ही
रस्त्यावर अच्छा अच्छा आणि आम्हाला हे ना ती बेस्ट फ्रेंड दिसली होती. त्या पोरीने डायरेक्ट कोणती ग, ज्युलिची आई, अच्छा जुली. जूली का जुली ची आई, जुली-जुली का जुली. हा ज्यू ज्यूलीची पोरगी म्हण, जुलीची पोरगी ते जुलीची आई म्हणे. कशी ग काही पण बडबड करत. ते ग तू ती ज्युलिची पोरगी हे ना, ती दिसली होती त्या काय काय केलं, डायरेक्ट लामकट मारला रस्ताच आपण पन कशाला रस्ता हे करायचा बाई. ते माझ्या काकाच्या वेळे पागल. हा ना कोणासाठी आपण आपला रस्ता वाकडा करायचा. बोल बाई काय म्हणते अजून? काही नाही बाई, काय ग, तू तो अकाउंट ओपन करणार होती ना इंस्टाच काय झालो. नाही बाई घरचे नाही खोलू देत जाऊ दे. जाऊ दे बाई, नकोच रिस्क घेऊ काय करते रिकामा बस. त्यापेक्षा ना एकदा असं काशाला खाव तू भी, तुला काही कळत नाही का. ते धोंड्याचा महिना आला होता, घेतला धोंडा पाडून.
काय बाई
काय करते म बाई, कराव लागत, बालिश बुद्धी म्हणता अशांना. होत राहता चुका माणसांकडून, जनावर आहे माणसांकडून होता नाही का. पण त्या आयुष्यभर भोगावा लागता. ते हाय. फर्स्ट टाईम चुकी झाली, अनुभव.
हम
अनुभव आला ना आता मग आता रिटर्न नाही करायचं आता आता गपचूप आता तीन वर्षांनी करायच का बरं तीन वर्षांनी मग दोन मग धोंडा पाडावाचं लागत बाहेर एक तुझी बहीण झाली का ग हिरोईन. छी थु ऊ ती माझी बहीण नाही तू तर बोलत होती तिच्याशी मी तर तुला बघितलं होत त्या रिसेप्शन ला. बोलत होती बाई बोलावं लागत हा बाई. काय ग मी तर असं ऐकलं सगळे ज्याच्या त्याच्या घरी गेले. ती काय अजून आलीच नाही घरी. येईल ना बाई आता असं कसं सगळ्यांचे स्वागत केले केक कापले हे केलं हा आता कधी येईन येईल. आपल्याला काय घेणं हाई नाही कुठेही आहे जाओ इथे येती का नाशिकला जाती. जाऊ दे काय माहिती आहे कॉन्टॅक्ट नाही आहे आमचं त्यांच मी काबर तू तर बोलत होती ना मध्ये मधे बोलत होते मी त्या फोनवर. थोडी ना बोलती तेवढं पुरतं तोंडावर. जेवली का बाई एकदा चिटकले का चिटकूनच जाते बा सोड. त चिपकली हाय ती. हा ना सरड्या वाणी रंग तर वेगळेच बदलती.
काय करते काय नाही बय काय चालू आहे संसार पाणी. हा वे लग्न करून घेतलं तू तुला काही काम नाही हो बाई आम्ही धोंडाबी खाल्ला. झाला का तुमच्या तुझ्या घरचा तोंडा झाला मग बाई झालं तेवढं मोठं केलं होत ना. काय काय केलं होत एक डझन तर आणारशेच दिले बाई माझ्या आई ने मला बाई ग. फक्त बारा एक डझन मध्ये बारा येते मग तूझ्या आईला का एवढे.
ह. बाई माझ्या आईच वय झाल आता. तर समजून घ्याव लागतं. बाई आमच्या घरी का सून बाई य का नाही.
सोन-चांदीे काय दिलं तुझ्या आईने, माझ्या आईने हिरा्याची खाण घेऊ केली.
उद्या सोन्याची पण खाण गिफ्ट करणार आहे. बाई-बाई-बाई लयच पैशावाली ग. हा गली त्याची खाणी हायणा ती गिफ्ट करणारय मला आच्छा आच्छा. आता माहितीच आहे हा नवरा काय काम करतो हा माहिती तू सांगितलं ना म. सांग त्याच्यात मा बाई नाल्याका.
पेमेंट चांगला असेल ना ग त्याला, चाळीस-पन्नास हजार रुपये पेमेंट असेल, म बाई. तुझं तर काय, पेन्शन-बेन्सिन भेटेल बाई आम्हाला. हा बाई ते तर आहे.
काय, आणि काय दिवसभर काय दारू पीउन पडेल राहतो का, दारुड्या करून घेतला. गळत घालुन घेतला.
अ.
ह ना बाई काय करते, पैशाला काय, माझ्या आई बापाणी केल. पैसा गोड लागला काय तुझा घरच्यांना, ह ना बाई करते मी नोकरी बघितली ती नाली काय लावण सरकारी होता तिला बाई दोंडा पाडून गळ्यात. माझ्या, पैले विचारायच ना की पैशे भरून लागलाये का काय का. बाई त्या काळात होत का अस नवऱ्या सोबत बोलू बी नाही दयायचे लग्न हॅलो तुया काय फोन बीन व्हता का आमच्याकड आग पण असं कशे लोक बाई तुम्ही. आता आता बाई फोन घेतला मी माज्या जीवर बाय, बाय बाई.
घेतला फोन तू मग बाई आता तुझ्या शी बोलती तो माझ फोन हाय मला वाटलं तुझ्या नवऱ्या कोन बोलत, नाही ग तो मूत पीउन पडला असाल.
आ म.
बाकी काय चालय मग, बाकी काय नाही बाई तू तर लय डेंचर डेंजर बोलती. काहीच्या काही, काहीच्या काही, आग नवऱ्याची, बाई आमच्याकडे ते दारुला मुतच बोलता. किती हाय घेती ग बाई लोकची किती हाय देती ग बाई लोक कला असं म्हणावं लागेल मला तुला. म्ह आग नवराच तसा आहे, काय करती, नशिबच फुटलं माझं. मग दुसरं पाहून घे करून घे म्हणून मी आत्ता त्याच्या डोक्यात भांडेच फोडते. दररोज मूत पीउन आल्यावर. तमाशा करत असे ना त्याच्याक, हा बाई आपली पैसे ब नाटक करतो बाई रात्री दोन दोन वाजता घरी याच अख्खी जागी होऊन जाते ओरडतो कुत्र्या वाणी. काय लागत, काय माहिती बाई, त्या कुत्र्याच्या मूत मधी काय लागत. कुठलं सरबत काय माहिती?
किती पैसे मागतो बाई रोज तुझ्याकडे. काही ना मी काही नाल्या विल्या साफ करतो पैसे भेटता. तेवढ रोज भेटता का महिन्याला भेटता माहीन्याला भेटता णा बाई मग तुझ्या माग कटकट लाव लावत असतालणा काय एका दिवशी सगळे पैसे उघडुन देतो हा ते काय खेळतो सटे बिटे खेळ छपरी हाय माझा नावरा.
ह.
कशी राहते ग बाई तू किती सासर वास आहे तुला आई बापासाठी बाई पण मग तुला सासू सासरे आहे का त्यांना काही कळत नाही का हा बाई आहे.
चोमडी थोडी चोमडी आहे ना
तिच्यासारखी आता गल्लीत बाई नाही चोमडी बाई बाई ग नशीब फुटलं ग तुझं हा ना काय करते. म्हणून मी जाऊ दे बाई त्या दारुडाला काही खाऊ पिऊ घालत जाय. चांगलं चांगलं जेवण हे तर मटणाची कुत्र्याची त्याला जेवणाची गरज
मटनच असेल तुझ्या घरी तर रोजच नाही बाई हाड करून फिरून नाही खाऊ घालत मग डबे लावले काय मेसचे? हा तो त्याच बघून घेतो मी फक्त माझ्या पुुरतं करते. आणि तुझ्या पोरं बिर आहेत. एक पोरग ग आता झालय बारसं करायचंय तुला बोलवल ना मी बर बाई आत्या म्हणून येईल तुझं नाव त्याच नाव ठेवायला. काय नाव ठेवायचं बाई बघू काय आता तर कशावरून निघाल काय माहिती बघू आपण बामणाकडे जाऊन येवू.
ज वरून निघाल तर सांग म आपण त्याला जाण बोलत जायच नाहीत.
चानू उरत जात जाऊ.
नको बाई आर्ची
होईना. अगं मग टोपण नाव ठेवू ग टोपण हा. ठेवू आपण मग टोप मग तो पहिले ब्राहमणाकडे जाऊ नये त्याची पत्रिका काढूून ये त्याला ब्राह्मण नाही बोलत ब्राह्मण बोलत हा बामन बामण काय असतं ते आमच्या इथे ब्राह्मण बोलता आमच्या मध्ये बामण बोलता बाई बाई तुम्ही तिकडचे लोक आता काय करता. ये तुझा नवरा दारू पि तो त्याच्यामुळे तुझी काय गाडी काय ठिकाणावर नाही राहत बाई माझ्या नवऱ्याच आडनाव बी अस हाय. .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
जाऊ दे बाई ऐकलय आम्ही. हागवणे काहीभी आडनाव आणता बाई हा ना बाई असं कस कारण नरेंद्र मोदी.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
. जाऊ दे बाई संडास बिंडास बांधला का नाही नगर ह्याच्याकडून तुम्ही नगरपालिके कडून पैसे देऊ राहिले ना बाई नाही तुझा नवरा तर त्यांना संडाशीचे पैसे दारू प्यायला शेतच जावं लागतं काय कांद्याच्या वगैरेच काम करते का काम नाही ग हगायला.
. हगायला मला वाटलं कुठे तरी कामाला जाते की काय नाही ग बाई
पण तुझ्याकडे रिचार्जला पैसे आहे सगळं आहे. मग तू का क रिकामचोट फोनवरच बोलत राहते काय सगळ्यांशी बाई धुणे भांडे करायला लागत काय ठीक आहे की एवढं नडल का तुझं धुन्या भांड्यासाठी रिचार्ज टाकायसाठी धुन भांडी करती. मग बाई पोराबाळांसाठी कराव लागत. किती लोकांचं काम करते ग तू घरी? काय नाही पाच सहा बायका आहे. कधी जाती कधी येती? काही नाही एक एक तास अर्धा अर्धा तास देते एका घरी. आणि खाय प्यायला देतात का काही?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
शिळ पाक देेतात काय करती. दिवस काढते कसेतरी. म्हणजे तू बि चूल लावतच नाही वाटत घरात. लावती ग बाई.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
पोरा-बाळांकडे लक्ष दे बाई जाऊ दे. म बाई त्यांना मोठं करायचंय मला. हा कर कर कर. चल बाई माझा नवरा आला ठेवते मी फोन. माझा पण नवरा आला ठेवते मी पण आता बाय. बाय, बाय. बाय, बाय.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
काय ग बाई? बोल ना ग बाई. अगं तो फोन का बरं अगं माझा मोबाईलच हँग होऊन गेला फोनच ठेवला जात नाही. बाई मी तर धुने भांडे करून एवढा भा फोन घेतला. बाई माझ त इथं फोनचच बंद होत नाही. तुझ्या इथून बघ. होतो का? थांब ह बाई.